हॅलो?
हॅलो? हा संपे, बोल.
बोला की
सॉरी, सॉरी, सॉरी, कोण तुम्ही?
मी वय संपदा बोलते, बोला की, काय करायलाय तुम्ही? जेवला?
नाव सांगाल्या हो तू?
मी पण जेवले.
अरे, काय काय जेवलीस?
मी व्हय खीर बटाटे भाजी, सांडगं, भात आमटी, तुम्ही?
किती वेळा जेवलीस दिवसातन?
दोन दा.
होय.
होय. मग का मग. काय नाही बघा तुमच्याकडून. काय करालय?
बसले इथे खुळी मुलगी येऊन बसल्या समोर. तिचां दात पडलाय.
हो.
हा रडाल्याड्या.
थंडावल्या का दात पडलाय म्हणून?
होय. फोटो काढून गेल्या दात पडलेलं, होय म्हातारीच आहे. आणि जरा म्हातारी दिसते.
होय, काय.
हम्म.
असले असं गेमना, फोटो काडून पाठव म्हणावं.
होय त्या आजी सिनेमा दिलाय की नाही आजीला म्हणाले आजी म्हणाला नुसत इिनमाच धाड पडला मला काय संंडास झाली नाही. मग?
त्यांचे.
काय करायलास?
बसले घेऊन आले आत्ता, पाच वाजता. तुम्ही किती वाजता जाताय?
पाच वाजता, घरी जाऊन काय करतेस?
काय नाही बाबा घरी जाते, आवरते, चहा पिते
आणि झोपते.
निवांत टी, टी वी बघत झोपते.
मम्मीला काही तरी मदत करत जा ग. मी घरी जाते मम्मीला सांग हा मम्मीला सांगतो च, चहा बनव तर तो चहा बिस्किट खातो.
हा मी, हा मग तुम्ही पण करत नाही वय मदत, जरा करायचं हो मग.
करते किंवा जरा टायमिंग झाल्या मग मी काय ते भाजी वगैरे करते मम्मी चपाती करून देते मी भाजून घेते. मग झालं की.
ह तसं कधी तर मदत करायला चालते मी पण तसं करते की मग कधी तर.
माझ्या मनात आलं तर करते मी असं स्वतःहून म्हणजे असं नाही मम् मी बोलवतच नाही मला एक काम करायला जातो शंभर काम करून दो तुम्ही तो.
हम्म.
बाकी? हा मग. आणि काय तुमचं काहीत चाललेलं ना प्लॅनिंग कुठं तर ट्र्रीपला जाणार होता? ती एक कोणतर मुलगी होती की ती म्हणणात होती की मी ड्रायविंग करणार आहे.
नाही बा मी काय जाणार नाही ड्रायविंग ती पोरगीला येता येते की नाही कोणा अस तोबा मी तर काय जाणार नाही. तुम्ही जाणार आहे काय?
नाही नाही नाही मला म्हणत आहे चला जाऊया आपण तू पण येणार आहे. तेच म्हणत होती ती, नाही नाही, मी म्हटलं कुठलं हॉस्पिटल बुक करून जायचं विचारत होती मी तिला
हा हा.
हम्म!
मग काय म्हणली?
नाही मी व्यवस्थित ड्रायव्हंग करतो, मला येतय, कोण शिकवलय? तर तिचे मिस्टर शिकवलेत म्हण.
मला काय वाटत नाही बा, तिला येत असेल म्हणून.
होय, तिला मला असं वाटतय की तिला धड टू व्हीलर पण येत नसेल चालवायला.
होय, त्यामुळे नाही बा, मी तरी काय जाणार नाही. तुम्ही जाणार आहे काय? हम्म! आपण नदीला पूर आल्याल बघायला जाऊ या, संडेला.
तेच म्हणत होती, आपण नदीचा पूर आल्यावर बघयला जाऊया, पण शवकन्या मॅडमांना घेऊन जायचं नाही, त्या जाऊन आल्यात.
हम्म! चालतंय की, कोण-कोण जाऊन आलय त्यांना घेऊन जायचं नाही, आप आपणच तेवढं जाऊया.
हा, आपलं मेन म्हणजे, आपण उद्या हनुमान डोसा ख्यायला जायचाय.
हा, तेच करूयाव पहिला. सांगून जायच आपण, आणि फोटो काढून पाठवया आपण.
हा, काय म्हणाल्या बघा तुमची मैत्रीण, माझ्या समोरच बसल्या. जावा कि म, लागतयच तुम्हाला म.
होय लागत नाही, तुम्हाला काल लागला
पहिला त्यांना, आज त्यांना लागणार आहे, उद्या आम्ही खाऊन आल्यावर आम्हाला लागणार आहे.
हा, होय.
हम्म!
वाऊ
काय मग काय काय तुला काय, येत कि नाही बनवता, घरी जेवण वगैरे?
येतय की.
काय बनवतय तुला काय चांगलं बनवत येतय?
असं काही चांगलं असं काय नाही, मी रेग्युलर काय पण म्हणजे बनवतोय.
असं तुझ्या हातची असं फेवरेट डिश काय आहे? असं तुमची मैतिण सांगत होते की, त्या पिझ्झा लइ छान बनवत्या. तुमची मैत्रिण जसं, तुम्ही काय बनवता?
बनवल, माझी मैत्रीणच बनवते.
तेच कि, तीला चांगलं बनवता येतय म्हण पिझ्झा.
चांगला कुठला बनवत्या, चांगल्या बनवत नाही. तुम्ही खाल्लाय कधी?
नाही, मला घेऊन येतो म्हणल्या.
घेऊन आल्यावर मग, सोडून-सोडून खाल्ल्या त्या तिनं परवा मला, आणि मला फोटो पाठवली होती, माहितीय तुम्हाला?
की मिसळ, हा, तसच की, काल मिसळ पण सोडून खाल्ली तुला. त्या दिवशी पिझ्झा पण खाल्ली, आता बघ की, काय ठरव तूच काय करायचं?
आणि वरती फोटो पाठवल्या, खात्याला, काढून.
अर्धा खालेला
नाही अखंड होता, पहिला अखंड पाठवली, नंतर पाठवल्या आणि फोटो आणि एक-एक नाही, दोन-दोन फोटो पाठवल्या.
होय मग आता तू उद्या चार डोसा घे आणि आठ फोटो पाठव.
हम्म तसच करायचं आता.
होय सांगायचं पण नाही आपण चालोय इथच चालोय म्हणून सांगायच आणि जायचं ग.
हम्म होय.
हम्म आणि, हे हा सर कुठे तर जाणार आहे कोचीला काही काय तर जाणार आहे एम आर कडनं क नाही फ्लाईट बुकिंग करायची तिथं आपण आत गेलतो बग.
ते आत्ताच नाही आहे ना.
आत्ताच कधी, कधी जाणार आहेत मग?
कधी जाणार आहेत काय माहीत अजून काही ते झाला नाही.
लागतेस तिकडं कुठे तर जाणार आहेत कोचीला तेन.
ते वेगळं त्यांनी दुसरा सांगतले बालाजीला शनिवारी जाणार आहे कोणते.
शनिवारी जाणार आहेत बालाजी ला?
हा शनिवारी जाणार आहे.
शनिवार, रविवार मग सरांच्याकडे सुट्टी मागायला जाऊ का मी आता.
जावा की, कधी येणाराय?
काय माहित आता जरा तू फोन कर. काय माहीत नाहीये मला मुद्दाम ना म्हणतो सर मला संडेला सुट्टी पाहिजे.
हम्म चालते की.
हम्म आता झालं सहा मिनिट बंद कर मी कॉल करतो तुला.
ओके चालेलल फोन करते थोड्या वेळाने तुमाला. बाय बाय.
तीच कट करायच असते न.